हॅलो, काय पाऊस चालू हाय? हॅलो
हॅलो
हा, काय पाऊस चालू हाय काय म्हंटलं?
अ हॅलो. आवाज येतोय माझा? पाऊस व्हय?
होय होय, येतोय येतोय, हा.
क्याडाव सकाळच्यानं थांबाय नाई पाऊस एवढा पाऊस हाय, एक सारख बारीक-बारीक लय काय मोठ
तेच की, आता मान्सून चालू झालं ओ.
होय होय, आता नक्षत्र बदललं.
बदललं हा. इथं पण आ स कालपासून पाऊस तेनं काय नाई, काल जरा झाला व आणि सकाळ पासून काय नाई, नाही जरा झिरमाट येत तेन जातय खरं, वातावरण असं आबाळ आबाळ घातल्या गत हाय थंडी वाजा लागल्या.
होय होय. थंडी वाजाल्या, व्हय बाई.
हम्म.
व्हय. पाऊसच हाय तसा, का नक्षत्र बदलल्यापासून जरा हा लागा लागलाय ओ.
हा. हा. ते पेरण्या नाइत, आणि काय नाइत. चहा-पाणी झालं बघा, भाकरीला बसलोय.
आमच्यात बी भात, भाजी, आमटी झाल्या.
हा.
जी आता फोडणी टाकल्या, भाकरी करा
कशाची भाजीये? भाजी कशाची केलासा?
हा हा.
वांग्याची केलीया.
कडी केल्या, ते काल्या हु का काळ हुलग अस आमठी हाय सकाळची जरा जरा मास मसाले भात करायच म्हणलं, थोड्या वेळान गरम-गरम पोरग जरा खाताय. जरा पहिला भाकरी करून घ्याव म्हंटलं आधी
हा.
मग आणि काय आमटी कशाची केलासा हॅलो आमटी
हम् हम् पावसाला तर मुलांना बाहेर लावून देऊन आता जरा असं ते मा माझ्या कामात
जरा आवाज अडकायला व ताई.
ती बहिणीने त्याशी केली मोडाची केली वाटत.
हा हा
लेट येत तू हाय म आणि काय हे शेतात
शेतात काय नाही बबा फक्त मका पेरलाय परवा.
हा वर दि
हा वैरणीसाठीच खायसाठी कुठलं काही एवढं पिकत नाही त्याला कधी पिकलं पिक नाही नाही जनावरांसाठीच करतोय शक्यत आमच सगळ विकतच असते.
हा
कंट्रोलचा काय घऊ जरा मिळते हा आणि विकपत थोडं मन मिळत असेल की कंट्रोलचं गहू.
कंट्रोल मिळते की थोडं थोडं मिळते आज आम काही नाही नावरराशी.
कस काय व
नाही रेशन कार्डच नाही मुलांचा आत्ता लागलंय परवा.
हा
आणि आमचं नाही अजून रालेल तिकड ना ऑनलाईन कट केलंय खंर. त्यानी म्हणतातत ऑनलाईन झालेल नाही ऑफलाईन झालेय म्हणतात.
हा हा मग ते ऑनलाईन जाऊ करायला लागते हो पैसे घेते.
घेतलं की त्याला माझं आठशे रुपये घेतल शंभर खं आठशे घेतलं माझं. हो तरी पणन घेत.
ते काही निर्माबसतय फक्त त शंभर रुपये घ्यायची त्यांच हे असते.
माझ आठशे आणि बहिणीच पाचशे असं घेतलं तरी पण काही नाही आहो.
हा हा आणि मुलांची कशी लागली मग
मुलांची मुलं इथली लागलीत लगेच त्यांच्या वडिलांच्या असल्यामुळे त्यांची लागली होती.
लागले वय हा हा ते लगे लगी लग्न झाले झालेच करायला लागते हो
ते तरर आमचंकण लग्नाची नोंद पण आत्ताच केली आहे हेज नव्हतं नाही तेवढं बसत नव्हतं त्याच्यामुळं तुकडं मध्ये झतले आमची मुलं आमच्या ना तर इथली झाली बघा खरं आम्ही नाही अजून इथली रहिवाशी. बघ की
आधार कार्ड ते न काढले ना इकडच?
तेव्हाच काढलेय हा पहिला प्रेग्नेन्सीलाच
काढले हा तवा आलतं का? होते मातृवंदना ते न पैसे
मग आलेलं की पहिल्या योजना न पहिल्या मुलाला
हा- हा पहिल्या मुलाला आणि ती पे पेटी दि
ति नाही ती पेटीच आता काढलीय आता आम्हाला पेटी आली नाही ती
आता बघा की आम्हाला पण मिळाल नाही आताच माझ पण मुल आता तीन वर्ष खरं पैसे पण आलं नव्हते त्यावेळी स्कीम बंद होती ती आणि पेटी पण मिळाली नाही आणि आ आता पहिल्या पण बाळाला दिलेत आणि दुसऱ्या पण बाळायला दिलेत आता पेटी हम्म. आता ती सोय सुविधा झाल्या आणि ते पण अस ते आपले सीझन नॉर्मल होते ना. सीझन नॉर्मल झालं की, त्याज पण आपल्याला पैसे मिळतात.
हा. खाऊन तर बघून तर बघा की गोड गोड आहे ख त्याता मुली ही झाली की, योजना आल्या आमच्या इकडे नाही मध्ये शिप्यार मध्ये. अ मुलीला सोन्याची अंगठी देत होता आहो. लागला मुलगी होय दवाखान्यात त्यावरच.
हा.
हितच देत होतीथ.
हा -हा शासनातर्फे.
होय शासनातर्फे. रुपयेच म्हणजे शासना रुपये काय जिल्ह्यात रुपये काय महित नाही पण दिलेली बघा ती.
हा हा हा. मग किती मुली होतील त्यांना तेवढ्यांना दयचं.
द्यायचय होय म्हणजे मुली आतापर्यंत जे करत होतीस नाही त्याच्यामुळ काढलेली हो.
हा हा हा ते गर्भपातन तेन करत होतीत म्हणून.
गर्भ पात. करत होतीत म्हणून हा.
हा.
आता का मग थड मुली जत होणार मुलं नाहीऊय होय ना काय नाही आता जरा ताप भरत आलाय.
होय होय झालं तुमचं आता काम संपलं असेल ह्या महिन्यातलं?
दोन चार दिवस गेलोच नाही हो आता होतेय आता लिखाण ते न करायला लागले होते मग.
हा हा आता पावसामुळ‌ आणि घरातन बाहेर पडू येते का? पाऊस.
बघा की छत्री घेऊन फिरायचं बाई मगाशी गेलतो म्हणताना भिजलो सगळी बाई माहिती घ्यायला गेल्यावर.
मग आणि असं साडी ना हलकी. की साडी नेसायच असं जाड साडी ते न काही नेसायची नाही.
का नवं बाई आता पाऊसवसुळ हे आहे नुसतं.
आता पाऊस चालूच बघा येत ना पाऊस नाही पाऊस नाही म्हणत‌ होतो. आता पाहिजे तेवढं घ्या ह. देऊ देव देऊन पण बघतेय आणि घेऊन पण बघतेय कसं होतंय.
त काय माहिती काय
जास्त पाऊस आला तरी आपल्याला सोसायचा आय. नाही पडला तरी पण आपल्याला सोसायचं हाय. अ खरं माणसाला कुठलं सोसतंय सांगा बरं.
व्हय काय सोसत नाही पाऊस बी सोसत नाही नाहीच की,
हम्.
पाऊस बी सोसत नाही नाहीय नाही ऊन पण नाही.
हम् आता अचानक बदल झाल्यामुळ पण आजारी करु शकतात नाही माणस आता कालपर्यंत होय कालपर्यंत ऊन हो त आणि आज अचानक आस झालय मी तर पोरग्याला आमच्या हेच घातले टकूचच घालून सोडले. हम् घरात बसत घेते की घरात बसत नाही काय करायचं फिरतेय उगं घालतोय तो कु कुठ आ ता आजून अ काय बरं आडीच पूर्ण होऊन पावणे तीन झालेत आत्ता वर्ष नाही त्याला घालतोय तो आजुन
व्हय काय? हा हा
खरं रात्रीच एवढी थंडी असलं र रात्रीचे फॅन शिवाय झोपत नाही.
नाय काय?
हम् फॅन लागतोय. झोपत नाही. मग आणि
काय नाही बघा आता जरा आवरायचं.
हा.
तुमचं काय चालय मग आता? होय झाल्या. हा
झाल्या
भाकरी नाही भाकरीच थोड्या राहिल्याता बाकीच झालय.
हुं, हुं मी भाकरीच आधी कराय लागल्या
नाय पोस्टाचं काय टाकायचं त्याला यु. पी. आय. डी ला?
पोस्टाचा अकाउंट नंबर टाकायचं. यु. पी. आयडी टाकायच नाही अकाउंट नंबर टाकायच.
असतय खरं यू. पि. आय
होय त्या कार्डावरच नंबर असतोय. यु. पी. आय आयडी नसतय ते कार्डावरचं गं नंबर असतोय.
यु. पी. आय नंबर त्या नंबर आसतोय तो टाका. यू. पी. आयडीला
यु. पी. आय आयडी नाही नाही हो तेज यु. पी आयडी निघत मग तेज आपलं ए. टी. एम काढून तेज आणि वेगळ असत ते सगळं त्यापेक्षा त्याचा फक्त नंबर टाका ना अकाउंट नंबर. काय ते? आय. एफ. सी कोड असतोय कि त्यावरच बघा कि हाय काय?
पैसे येत्यात की होय डिटेल भराय लागल्या
हा हा ताई किती मिनिटं झाल बघा ओ.
दोन मिनटं होईत आलंय बघा एक पाच झाल एक नऊ बावन्न झाल्यात
बरं बर चालते. करतो काय आणि.